येतय का आवाज?
हो येतोय.
क्लिअर येतोय ना?
हो क्लिअर. माझा?
हो. तुम्हच पण क्लिअर येतोय.
अच्छा! काय करते?
काय नाही. आत्ताच आवरलं आणि बसलीय थोडी. तू काय करते?
माझं आत्ताच आवरलं. सार्थक ला शाळेत सोडून आले. आणि आत्ता आवरा आवरी आपली, नेहमीची घरातली काम. भांडी वगैरे तेन
झालंय सगळं, पण नेहमी झालं, सार्थक किती वाजता जातं स्कूलला?
अ तिला नऊला सोडते मी, म्हणजे साडेआठला निघते, साडेआठ पावणे नऊला चालत जाते ना, घेऊन.
हा म्हणजे
हा, मग थोडस लवकर निघते.
किती म्हणजे, किती वेळ लागतो म्हणजे तुझ्या घरापासून किती लांब आहे? ओके.
हा.
पार्थला पण म्हणजे, पाच मिनटं लागतात. हो, गेला, पाच मिनटं लागतात, मग ते गाडी घेऊन सोडून येतात. म्हणजे रिक्षा पण आहे, पण खूप गर्दी असते रिक्षात, म एवढी मुलं आणि एवढी बॅग जड मग ते सोडून येतात त्याला
येतो
जवळ आहे, पाच मिनटं लागतात फक्त.
हा, तेच म आज
आज काय टिफिन, आजी आई बाबा त्याच्या आजी आजोबा गेले ना, आज वारी होते ना, जातात ना, आज निघतात बावीस तारखेला हा, मग ते गेले मग त्यांनाच बनवलेली भाकरी भाजी. तेच त्याने पण नेलं नेतो, असं त्याच असं काही वेगळं नाही, हेच पाहिजे तेच फक्त त्याला त्याच्या आवडीची भाजी द्यायची, म मी न्हेतोय तो, म्ह त्याला बटाट्याचे काप आण भाकरी दिली, बटाट्याचे काप दिले, त्याच्या साठी छोटा टिफीन पण दिला आता त्यांच टाइमिंग खूप आहे तर स्मॉल टिफिन पण असतो ना, मग त्यांना त्याला लाडू दिले ड्रायफ्रूटचे, त्यांना बनवले होते. साठी.
अच्छा अच्छा! तिचं पण सेमच, सेमच दिले तिला पण बट काचर तिला आवडत, म्हणजे अशी भाजी नाही नेत प्रॉपर, पण तीला भाजी नॉनव्हेज सगळ खाते, आणि आज मग यांना वटाणाची भाजी केली, टिफिनला
हा. हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो. आवाज येतोय का रुपाली? हॅलो. हॅलो?